हॅलो येतो कावात हो झाली काम? हो. जेवले तुम्ही?
नाही अजून माझी अजून भांडी घासायची बघा. अहो पाहुणे आलते अचानक दोन तीन पाहुणे आलते. नाही सकाळी आवरलं मग ते येवढे लांबून आलेले पाहूने म्हटलं तर जेवाच्या टायमिंगला आलेत. तसच कुठं जाता मग आणि जेवण बनवलं असं झालं.
जास्तेव अच्छा नाहीतर म्हणलं ते.
हा हा तुम्हा म अ कॉल खे तेव्हा पाणी संपलं तेवढं टँकर घेतला पाणी वगरे सगळ भरल मग म्हटलं आता थोड्या व कर
तुम्हाला हो हो नाही तेच म्हटलं विचरावं, मी म्हटलं डायरेक्ट कॉल नको करायला. म्हणल मॅसेज वर बोलाव फ्री वेळ आहे असेल तर.
हा नाही काल होता बघा आज दिवस सगळा अस. वातावरण झालंय सगं.
अरे बापरे अच्छा! अच्छा! अच्छा! इथ नाही अहो आभाळ सारखं झालंय. पण पाऊस काय नाही.
पाऊस पण नाही थोडा पण भरून आलेच.
हा तसच होत इथं पण भरपूर असं. भरून येतय असं वाटत की आता एवढा पडेल पाऊस की बोलायचं काम नाही पण ते कुठं जातय कुणास ठाऊक नुसत गरम होतंय आणि पाऊस. पण पडत नाही आणखी जास्तच गरम होते.
तसच झालं मी पण मग गडबडीत डाळ भात केला भाजी होती चपात्या पटकन केल्या च पाापड तळले भाजून घेतले. त्यांची पण गडबड. हां म्हणजे क् इतंच आलेले, आधी कॉल वगैरे क केला असता तर सकाळपासून बसलेलीच. कि तुम्हाला कॉल केला त्याज्याआधी एका ताईंला केला. तासभर बस दिलेस माग चनं काढलं की कसं गडबड होते नई.
हो, तेच ना आपण बनवून ठेवू शकतोय ना म जेवण आपल्या टाईमना सगळं ता गडबड काय बनवाय चण काय असं फुल
काय समजत नाही काय नाही. त्यात पाण्याला कस्टमर एक, पाणी एक संपलेलं. सगळी गडबडच मगापसूनं दुपारपासून. गरमी एक.
हं, हां हो म्हणूनच चाललीय माझी पण गडबड. म्हणलं हुत ताई तेवढे कॉल कोणा कोणाला व कित ती जणांना विचारलं कोण फ्री ये का? फ्री ये का? तुमच्या झाल्यानंतर कोणाचच कॉल नाही झाला माझा म म्हटलं म्हणून ह मग मला बाळ झोपले तोपर्यंत करावे लागत्यात ओ परत आता एकदा त्याच बुट आता आंघोळ घातले म्हणून झोपलाय निवांत तो नाही तर परत मग झालं मग त्याचा टाइम एकदा उठला मग चिडचिड करतो ना अजून त्याला पण काही कळत नाही. मग मम्मी पाहिजे असते. ते सार खी जवळ मग होत नाही मला मग परत संध्याकाळी होतच नाही तो दुपारपर्यंत झोपलाय तोपर्यंत आपले पटपट करून घ्यावे म्हणले. म्हणून मी तुम्हाला तीन चार वेळा वि चारल.
हा हा नाही तुम्ही आला तेव्हा जस्टच अजून जेवायची वगैरे होते मी मग म्हटलं ते कस गडबडीत मग हे होत नाही हो सगळं बॅकग्राउंड पण नोइस येते ना मशिन चालू केलत म्हणून म्हटलं तुम्हाला राहू दे मग उगाच कॉल करायचा आणि ते रिजेक्ट व्हायला नको ना आवाजामुळं हा म्हणून म्हटलं शा म्हणजे शांत असतानाच केलेलं बरं सगळं काम आवरल्यावर थोडा वेळ रेस्ट घ्यायची म्हटलं मी पण बस ले बघत.
होय ना काही वेळ निघून जाईल एकीकडन म्हणजे असे गडबड गडबड होते हो अचानक
व्हय तेच आणि कस जेवायचा टाईमला म्हट कस बर पण वाटत नाही म्हटलं आले तर तेवढ्याच्याना कधी नाही ते होय म्हटलं असू दे त्या ताई म्हणजे मामीच लागतात मामी आणि उपवास होता. त्या काय नकोच म्हटल्या राहू दे, त्यांना तेवढे वेपर्स होते होय वेपर्स तळून दिले मग
नाही गोंधळ उठतो बाई एक म्हणजे मला तर असच ते बरं पडतं की नाही एक खादा सांगाव कॉल करून अचानक आलं की मग आप पली पण घाई घाई म्हणजे त्या वेळत आसं उपाशी पण कसं घालवायचं
होय मलाच मागाशी कस तरी व्हा लागलं तुम्ही कॉल कराय लागलाय पण मला म्हणजे वेळच वेळ म्हणून म्हटल आता आता भांडीच नंतर घासावी म्हटलं पहिला एक दोन कॉल करून घ्यायची तुमचं बाळ झोपलं तो म्हटल ते काय काम नंतर करता येते. आज आज मी पण म्हटलं सगळे काम आज सगळे टास्क कम्प्लीट करून टाक.
होणा तो एकदाशी डोक्याचा ताप गेला.
हां तर आ कुठं काय सकाळ पाासून दोनच झाले तुम्हाला एक आणि दुस त ऐका ताईना तेवढाच
आणि त्याच्या लेडीज पण हे करेना झालेत, काय झाले माहिते का दोघी दोघी असम दोघी दोघी म्हणते अ म्हणजे ऑफिस करणाऱ्या लेडीज जास्त येत त्या बहुतेक आणि काज घरातून कर काय त्यांची बाळं अशी आहेत. बघा एक
हा सगळ्यांची लहान बा
हां मग ते त्या वेळेत त्यांना जमत नाही ज्यांना वेळ आहे त्यांना म आता
तुम्हाला मी मॅसेज करते त्या ताईंचं नाव नंतर व्हॉट्सअँपला तुम्ही करा त्यांना त्या बोलतात छान आणि आसतात अवेलेबल संध्याकाळी पण असतात.
कोण ते? म्हणजे
हां, हा, हा झालेत म्हणजे नाव नाही सांगायला हे करते कि तुम्हाला मॅसेज
हां, नाही नाही नाव नका सांगू पण म्हणजे तुमचे कोण आहे?
हा नाही माझ्या ओळखीचे नाहीत आताच माझी जस्टच म्हणजे हे कॉलसाठीच त्यानची ओळख झाले. हा म्हणून म्हटलं म्हणजे छान सपोर्ट केला त्यांनी पण झाले आमचे दोघींचे व्यवस्थित कॉल सहा, सहा केले आम्ही दोघींनी पण त्यांनी मला सहा केले आणि मी त्यांना सहा केले. म काल आम्ही एका दिवसात केले पाच आणि आज सकाळी राहिलेलं एक कंप्लीट केला मग
अच्छा अच्छा मग ते हा एका संगती आता बघा आसं होऊन जाते ना एका काल ताईने तसं केलं मला त्या आणि म्हणले संगती करून घेऊया पाच, पाच म्हणजे कॉल
हा आम्ही तसच केले कन्टिनीयूचं म्हणजे तेनाच करून मी त्यांना एक केलं की त्यांनी मला करायच्या आशे दोघी जणी पण आल आलटून पलटून ना दिवसभर दोघींचे पाच, पाच केले हा मग संध्याकाळी आणि आस तुमच्यासारखं लहान बाळ होतं म त्या म्हटल्या मी त्यांच्याशी बोलतो. ते आपण रात्री बोलूया म तेनाला म्हणजे लई डोकं वगैरे दुखा लागलं
हा, हा, हा त्यांनीच मला हा मला पण त्यांनीच केले बघा बहूतेक त्यांचे झाले पण आता सकाळी त्यांनी तेच झाले त्यांच्या बरोबर पाच झाले माझे आणि ते त्यांचे पाच झाले न माझे चार झाले. त्या म्हटल्या सकाळी एक राहिलाय तो कॉल करूया? मला वाटतंय तुमचा कॉल चालू होत तुम्ही आधी केला ना. त्याच्या आधी त्यां -चाच आलता मला फोन बहुतेक मग त्यांचा कॉल चालू होता तेव्हा. म मला उचलता नाही आला ना अस म्हणून मी तुम्हाला मेसेज तीला मी पाच मिनिटांंन करते म्हणल एक राहिलाय त्यांचा कॉल तर करून घेऊया.
होय बाकी कोण अस हेच दाखवे ना, आणि एक कोण दोघी लेडीज आहेत त्यांचे टास्क कंप्लीट झालेत. आणि मी कॉल केल की त्या बोलायला पण तयार नाहीत.
हा एक ताई आहे तरी ऑफिसला जातात त्यांनी म्हणल्या माझ्या झाले ते तीस कॉल झालेत. पण म्हणलो अरे बापरे! म्हणल लवकर केलंत की म्हणल कॉल तर म्हणल्या हो मी लगेचच दोन तीन दिवसात पूर्ण करून घेतले. आणि म्हटलं बरंय मी म्हटलं तुम्हाला मग तर हो म्हणल्या. मग म्हणलं मला असं म्हणजे माझं बाळ छोटं आहे त्या वेळेत तर म्हणली मला जर जमेल तर मी करीन. असं म्हणजे प्रतिसाद पण द्यायला जास्त मागे ना झालेय असं झालंय, त्यांच झालंय ना पूर्ण मग कोण हे करना झालय अस च झालंय
पण काय आता शेवटी एकमेकांना, काय ते?
तुमचे किती राहिलेत म्हटलं आ
अजून दहा राहिलेत माझे पण.
अरे बापरे! आहेत की अजून, तर कुणाला शोधायचं ते कळना एकतर
आता करायचे म्हणाल तो आज दिवस बर, आता आज काय वेळ भेट नारच नाही तर बघू पर्यत पाच वाजले.
ह.
तेचकी तोपर्यंत आता संधकाळ होत्या. आणि संध्याका त्या नंतर आता कोण भेटत नाही स्वयपाकाची गडबड आता आज दिवस गेलाच. आता ते मला मला आय थिंक उद्यावरच जाणार आहे. संध्या काय तेवढे एक ताई मला भेटतील. त्या म्हणजे जॉबलाच जातात. दुप दुपारी तीन ते आठ काय तर हा. त्या म्हटल्या की रात्रीच. रात्री त्यांना त्यांच्यासोबत मी जवळजवळ बारापर्यंत बोलले.
अरे बापे! अच्छा, हा.
म्हणजे त्यांनी आपण मी बाहेर गेलेले साडेदहाला आले. मग त्यांना म्हटलं म्हणजे एवढ्या वेळने कॉल करणं बरं वाटत नाही ना? तर नाही म्हटले आम्ही पण दिवसभर भिजी जास्त मला वेळ भेटत नाही बाारातून आणि जॉबला पण जाते संध्याकाळीच करूया आप मग अकरा ते बारा एक. तसात आम्ही मट चार कॉल केले त्यांचे दोन माझे दोन आता आज संध्याकाळी पण करायच.
हा झालेत तर तसा प्रतिसाद दिला तर थोडा वेळेना का होईना रात्रीच पण त्यांनी सांगितल आपण मेसेज वगैरे केला तर हा बाबा म्येनेज केल ना तस वेळ पण होऊन जातात. तुम्ही बारावाजोस्तर जाग करणास म्हणजे आटलीस्ट पहिल्या स्टार्टला सांगून टेवलतर जात.
होय तेच की आणि कसं दिवसभर वेळ भेटत नाही. संध्याकाळीपासून निवांत असतय ना.
हा तेच निवांत ह आणि ते फॉल टास्क पण जातयत जमतायेत आपले हो ना हो ना म नाही मी मी हो मी ते ताई ना पण तर कोण तर बोलल्या होत्या.. ताई म्हणाल्या उशरापर्यंत चालतंय म्हणलं करा तुम्ही मी असेल अवेलेबल तर हा तेच की अस. असेल अवेलेबल म्हणजे आपल्या घरातल्या याच्यावर राहते ना हो. आता बाळ छोटी अस. आपल्यालांना त्यांना जमतय बाळ झोपलं तर ठीक आहे. करू शकतोय तू उठला म्हणजे झालं त्यांना काय वेळ आहे का अजून छोटच आहे हा सहन होत नाही चालत नाही लगेच आवाज आणि झोपला म्हणजे अस. काय? हम जोरात. पडू दे नाही चालत. ते अ चालतय त्यांना असं. हो दाखल
आराम करायला मिळत नसेल तुम्हाला पण वय आहे की सांगाला लागले ना सगळ्यात जेऊन गेलेली. भांडे हे. राहू दे म्हटलं आता बाकीची झाले बघा सगळं सकाळीच आवरलेल फरशी वगैरे आता त्या आल्या तर आणि आल्यानंतर आता लगेच कुठं कामं आवरायची म्हटलं ते बसलेलेय तासभर बोलत. खूप दिवसाांनी आलते जरास सात आठ महिन्याने आल्या गणपतीत आलेले होय. त्याच्यावर आत्ता आलते मग ते हा मग फक्त ते ठेवलं सगळं आवरल आणि त्यांच्यासोबतच बोलत बसले मी पण आता ते हाईत म्हटल्यावर कस पावणे तीन ला गेलेत ते
हा
ठीक ये ताई ठेवते म तुम्ही करून घ्या मग मला कॉल
हा हा ठीक आहे झालं काय हा ठे